ह
हा बोला काय?
बोल की.
हा सांगा की ते चोंग्याची रेसिपी, ते मैदा वापरताय का गव्हाचं
नाही नाही मी गव्हाच पीठच वापरते. गव्हाच पीठ अ आणि डाळीचं पीठ बेसन.
अ दोन्ही मिक्स काय?
हा थोडसं म्हणजे गव्हाचं पीठ तीन वाट्या असलं, तर नाय बेस न फक्त एक, एक वाटी वापरायचं.
हा हा.
असं प्रमाणे घ्यायचं आणि ते मळायचं थोडं. होय झालं.
हा.
चपातीचं पीठ कसं मळतोय तसं थोडसंच मीठ घालायचं.
हा हा.
एक मिनिट थांब हं, जरा पाणी पिते. आणि एका साइडला गुळाच फक् त पाक करायचा गुळाचा.
हम्म.
फक्त वितळून वगैरे काय घायच नाही. थोडं पाकच करायचा चिकट, घट्ट. एक तार वगैरे नाही झालं तर चालतय पण जरा घ व्हाला पाहिजे गुलाबजामून तुमचा कसा होतोय? चाजर नाही झालं तर चालतोय. पण ह्याचा जरा चिकट करायचा..
हां
आणि ते च चोंग त्या पाटावर करायचे? भाजून घ्यायची तूप लावून खस खस लावायची. भाजताना.
हां
तवात पाटावर लाटून घेतलं तव्यावर टाकतोय लगेच खसखस टाकायची. चिमूटभर आपण कसं भागू रीलला लावतो ना असा
हां
तशी खसखस लावायची ते भाजून घ्यायचं छान आणि पाक झालेला असतो ना आपला त्यात फक्त बुडवायचं काढायच्या वर
काढायचे म्हणजे नि नितळायला ठेवायचे वर.
हा ठेवायचे.
हां
आणि वरण त्याच्यावर सगळं झालं की नाही काय करायचं नाही नाही ते हा करत करतच करायचं काम हे. भाजून घ्यायचं मग त्यात काढलं की नाही ते सगळं चुंग एकावर एक ठेवायचे. आता आता ते ठेवताना पाकातून जर काढतो ना आपण ताटलीत ठेवतोय
हां
त्याच्यावर त्यावर ना ओलं खोबरं आणि बडीशोप ची पूड वेलदोडे एखाद घालायचं न बडीशेप ची पूड करायची जास्त पण बडीशेप घ्यायची
हां
कच्ची वाली बारीक करायची पूड करायची मिक्सरला. आणि खोबरं आणि बडीशेप त्यावर असं फिरवायची आपण भुरभुरतो ना पण तसे थोडे थोडे फक्त आणि दूस तेव्हाच मग आपण बुडवून काढतो पाकातून तो बरोबर त्याच्यावरती ठेवायचे असं सगळे एकावर एक चवडच करायची सेपरेट वेपरेट काय ठेवायचं नाय. एक फरक ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित छान मुरतात. पाक. एकावर एक, एकावर एक ठेवल्यामुळं... ते ह्याचा पाक त्याला, त्याचा पाक त्याला लागतोय कीं नाही.
लागतय. हा, हा. म्हनजे.. जिलेबी कस? हे, पाकातन हे करून वर काढत्यात तसं.
हं. पन ती आजूबाजूला ठेवतात.
हा.
ते अशी कशी पण ठेऊन जर चालतंय बुट्टी पन हीं एकावर एक ते तू मला काल कसे पापड सांगितलेस उडदाचे? त्यामुळे ते प्लेन झाले. तशा पद्धतीने लक्ष ठेवायचं प्रोसेस. म्ह छान ते बडीशेप पन मुरते त्याच्यात. आणि फार पण व्यवस्थित मुरतोय.
तीच ते पुऱ्याएवढं मोठ्ठ होत असलं कीं. तेवढा साचा असलं कीं. ते. गा
न्हाई पाट आपला छोटाच असतंय कीं. प्लेंट एवढा. पोह्यांची प्लेट आपली असतेया. तेवढंच हाय बाय माझ्याकड. मोठ्ठा असलं पण,
हा हा. नाही तेच की, आपली पुरी असते ना जेवणात.
हा, तेवढंच, हा तेवढंच असत. तेवढंच असत. हा.
आता. आमच्या आं मी सुट्टीला गेलतो ना, तवा कार्यक्रम होता आमच्यातीत. तिकड पन आमच्या त्या मामाच्या मुलगिच्या, कार्यक्रमात, त्यांच्या मामांच्या. कुनीतारी ते करून आनल होत. कंजुरी असं काय त्याला म्हनत्यात, अ. ते कसं करत्यात? आप कंजुरी
कंजुरी
हा कंजुरी अ पातळपुरी लाटली होती. आणि त्याची घडी घातली होती. चपातीला घडी घाल ते तसं. आणि, फक्त सगळीकडे दाबायचं. अस घडी घठली ना फक्त एका साईडला ते असं, चिटकवायचं. सगळं टोकां असतात, ना एका साईडला ते चिटकवायचं फक्त आणि ते तळून काढायचं, मैद्याच्या पिठाचं करायचंच. ते तळून काढायचं, आणि तळल्यावर साखरेच्या पाकेत घालायचं.
ए त्याला दुसरं काही, तर नाव आहे गं.
तिथं कंजुरी म्हणतात. त्याला
हे नाही, ते दुसरं काय? तर मला आठवलं तू सांगल्यास रेसिपी तर दुसर नाव आहे. ते पांढऱ्या हेजातली.
हा हा आणि खूप वरण त्यावर खोबरं असतयं.
हा
असते असते ते बघितल्या सारखं वाट त्याला खाल्लेल नाही, मी ये बंद कर जा.
हा हा ते अ नैवेद्याला नाही काय? तर कार्यक्रम होता, ते घेऊन आलतीत पाहुणं. ते रेसिपी चालूदे त्यांना छान झालंता, आम्हाला पण दिलत़़तं. नाही नाही करायचंय आम्ही सारखं हेच डोसा असतोय आप्पे असतयं नंतर पावभाज्या असत्या वडापाव असतात, भजी हेच असतयं. ते सारखं
माझ्याकडे जास्त काय असते त्याला सांगते मी पावभजी कधी ट्राय केल नाही मोमोज करते मी
हा
ते आवडतात घरात आमच्या जास्त चायनीज पदार्थ आणि मंचुरियन आवडतं नूडल्स काय मी ट्राय केलो नाही ते एकदा ते ह्याच्यासाठी पाक केल्यासाठी ते पण मी युट्यूब वर बघून बघून ते कणकेचे करून बघितलेलो पण ते विकतचे नूडल्स आणून ते करण्याचा काही योग आला नाही
नाही हा हा
मंचुरियन करतोय मोमोज आणि हे बिर्याणी जास्त लागते आमच्या सारखी
बिर्याणी काय
हा बिर्याणी चिकन बिर्याणी
हा हा ते कसे बनवतायसा
चिकन बिर्याणी‌ तू कधी बनवले नाहीस का
नाही बनवलं
तुला सांगते थांब तर खात्यास तर काय
हम् नाही बिर्याणी आवडतच नाही फक्त नाही नाही करत नाही आमच्यात फक्त आम्ही हॉटेला गेल्यावर ते चिकन थाळीच आम्ही घेतोय
हो त्या आम्ही घरीच करतो आम्हाला घरची आवडते बाहेरच्या पेक्षा जास्त मी अस सारखी‌ सारखी करून मला एकदम हात बसलाय
हा
अंदाज करते मी एक किलो ची चिकन बिर्याणी
म ते त्याला काय वेगळं तांदूळ वाप
होय वेगळ तांदूळ चिकन बिर्याणी तांदूळ वेगळे असतात. आणि उद्या जर करायच अस हा मोठ ते तां लांब लांब तसले आणि उद्या बिर्याणी खायची आजच मॅरिनेशन करून ठेवते मी आजच चिकन आणून. दही मसाला. सगळे असतात मसाले
हा हा ते मुरवट ठेवायचं का?
हा मॅरिनेट करून ठेवते मी आजच. आज रात हा फ्रीज ला ठेवायचं दह्यात सगळं घालून चिकनचे पीस. म्हणजे उद्या ते व्यवस्थित वापरतेला चव येत्या.
येत्या व्हय. हा. हा.
आज तेवढीच एक स्टेप मी कायम फॉलो कर
हा हा हा. त्यामुळे चव चांगली येतं असेल नाय.
हा चव चांगली येत्या.
हा.
छान मुरतोय मसाला चिकन. आणि दुसऱ्या दिवशी फक तो भात शिजवून घ्यायचा. तांदूळ एक ऐशी टक घ्यायचे. आपलं नक जाईल असं. अंदाजाने बघत बघतच लक्ष ठेवायच त्यावर लक्ष आणि करत करत दुसरं काम करायचं. चं नाय. त्याच्यावर लक्ष ठेवायच बस. सगळ पूर्ण भाताचा हेच मं तें
हा जास्त शिजलं की तेज खिचडी होत्या.
सगळंच हे जातय ग बिर्याणी अशी खाल्ल्या सारखी वाट
वाट होय. होय.
त्याच्यामुळे मी भरपूर वेळा केल.. त्याच्यामुळे आता बरोबर त्याचा अंदाज..
लागला. हा हा सारख सारख पण हात बसतोय नाय त्यावर.
हा. आणि आवडत्या. पोरग्याला मिस्टरांना सगळ्यांना.
ते बिर्याणी तेन केल्यावर बाकीच काय कराय लागत नाई.
काय सुद्धा कराव लागल नाय. हा कांदा दह्यातल्या कांद्याची कोशिंबीर करायची. रस कळी, कांदा, टोमॅटो, चिरून घ्यायचं. आणि खायच्या वेळी दह्यात कालावायची. खायच्या वेळेस मीठ पण टाकायचं.
हा हा.
जरा असं मीराची पूड टाकायची काळ मिऱ्याची पूड चव येतिया हं एवढंच टाकतोय ना दरवेळी कुणाला पाहिजे असेल तेन चाट मसाला कधी असल नसेल. आपल्या अवेलेबल काय अस तय त्याच्यावर टाकायचं आणि करायचं. हा आता घरात सगळ्याच गोष्टी प्रत्य ते व्हय असत्यात असत. असतय नसतय एकाच वेळेस काय ना काई संपल्याल असतयच. हा तसं हे करायचं पण बिर्याणी छान हाये, व्यवस्थितच करायची बिर्याणीला काय कमी पडू द्यायचं?
हा
केली तर वस्तू छानच करायची ना,
होय होय, आणि कुठली पण वस्तू गोष्ट मनापासून केली की ती छान होती. त्या
हांब आणि आवडता म्हटल्यावर जर काय विषयच नाही सगळे आवडीनेच खात
हा.
तेच्यामुळ तुमच्यात असं स्पेशल काय नाही का? सारखं सारखं बनवाय लागतय, असं आवडतय असं सगळ्यांना
असं काय नाही मी मुलग्यासाठीच म्हणून ते डोसा, आप्पे म एकट्यासाठी कशाला करायचं म्हणून सगळ्यांसाठीच करतो. ते हा.
हा ह्या गोष्टी मग दर रविवारी किंवा आठवड्यातन एकदा होत्यातच.
होय होय.
हा सुट्टी म्हणजे तुला पण वेळ मिळायला पाहिजे आणि त्या गोष्टीला वेळ पण लागतोय ग इडली, डोसा ह्यासाठी आधीच कराय लाग ते सगळ गोष्टी दोन दिवसापासन ते बॅटर भिजत घालायचं, दळायचं परत ते पिठ फुगायला.
हम्म हम् आता उन्हाळा हाय आता फुगतय चांगलं, थंडीतच तेवढं फुगत नाय. उन्हाळ्यात फुगतय. उष्णता असते नायी उन्हाळ्यात,
हा तस.
त्यामुळ
ते पण गोष्टी आवडत सोड करते मी, पण ते कसं तांदूळ असतील मिळतील त्याच्यावर असतील ना म्हणजे रेशनच मिळाला पाहिजेत ना,
हा हा त्यामुळे आमच्यात असते भरपूर आणि नॉन व्हेज खात त्यामुळे वेज तर कराय लागते. ना वेगवेगळं सारखं
हा तसा प्रॉब्लेम आहे. आमच्यात त नाही आमच्या नॉनव्हेज खात त्यामुळे शक्यतो आम्हाला तेच लागत.
लागते हा.
बाहेरचे आंबोळी पेपर डोसा असते बघ. तसलं जास्त मग लेच मन सांगतात ते खाऊ वाटतं.
हा हा थांबा हं.
हा.